तू हा बोला.
हा काय चालू हाय म्हटलं?
काही नाई. ती पोरकी बोलली का आता? अ काय नाई आराम चालू आय आमचा.
हॅलो हा.
का पहिले
हम्म हम्म.
तुमची मुलगी
हा जे -जेवंन जेवण चालू आय म
निगा तुमची
ल, हा आता रेन मधी आली म्ह टलं मी जेवण केलं काय तुम्ही?
हा हाव केलं.
असं मुलं किती एत तुम्हाला?
आम्हाले एक मुलगा एक मुलगी.
अस काय?
ओ.
नाय गो बो
ती मुलगी होती काय तुमची पहिले बोलले ते?
ते हाय की नाई तिच्या आईच्या मोबाईल वर बोलली ते नात आय मुलगी नाय म्हटलं मला.
हाव काय.
लागला काय म्हटलं?
अ काही नाय तिले हाव.
असं काय? इवर खेडलं कोण?
अ, दूर करा सरका तथन सरका तथन.
हा हॅलो.
हा बोला.
हा सांगा ना सांगा ना म्हटलं.
बोला तुम्ही.
हो मी बोलते ना म्हटलं म्हटलं इवर खेडले कोण आ तुम्ही को म्हटलं?
आम्ही राऊत हाव इवर खेडचे.
मी ओळख सांगते ना तुम्हाला.
हा सांगा ना बोला ना.
हा तर म्हंटलं तुम्ही हिवर खेडच्या हात की
म्हटलत -
राऊत ए राऊत.
असं म्हटलं. असं काय राऊत काय?
राऊत ए राऊत राऊत.
हना, होना. मी हिवर खेडची आहेना, म्हटलं वानखडे ची मुलगी.
हाव काय.
खाऊन पुतली,.. अ
हाव काय,
हरमुल्यातली आहो मी रामभाऊ वानखडेची मुलगी.
हाव काय,
निर्मला
मला ओळाखती विचारे.. हे
आज म्हट
तुमच्या गावले म्हटलं त्या राऊतसरच्या मुली मुलाचं रिपेक्शन आहे ना म्हटलं आज, हॅलो हॅलो ताई
अ काय माईत बिचारे, मला तर काय ओळख नाही. बोल आता बोल
हॅलो.
हॅलो. हा बोला,
बोला म्हटलं.
हा वो मले ओळखच नाही जास्त,
कारे.. हा, हा म्हटलं तुम्ही बोलून नाही राहिले, त मले आवाज नाही आला म्हण म्हटलं म्हणून,
नई ना
हा
आमच्या न त्यानी इथ नेटवर्क आहे, नेटवर्कचा प्रॉब्लेम तुमच्याच इकडे आय
असं म्हणूनच म्हटलं बंद पडला काय?
नाही-नाही बंद नाही पडला.
हां असं बाकी काय चालू आहे मग, काय करत असता तुम्ही?
काय नाही गृहिणी आहे काम कराचे, हा..
हा हा मी मशीन काम करत असते म्हटलं,
हाव ना, हाव ना.
मशीन काम करते मी, कपडे गिपडे शिवतेस..
हा... झाले का तुमचे कॉल पूर्ण?
नाही अजून टाईम आहे, म्हटलं थोडसं.. अजून फक्त चार मिनिट टाईम आहे म्हटलं ताई. चार मिनि पर्यंत बोला लागते म्हटलं काहीतरी, बोल म्हटलं. तुम्ही अ चार मिनिट बोला म्हटलं ताई, चार मिनिट पर्यंत मग मी फोनच ठेवणार आहे म्हटलं, दहा मिनिट बोला लागते. हां ताई लावीन किती म्हणे मी कशी लाऊ मी, हा बोला, थांबना व अ ह सांगा म्हटलं ताई.
मला तुम्ही विचारा काय विचारता त?
हा म्हटलं तुम्ही कुठ राहता?
हम् आम्ही बारगणत राहतो बारगना बारगनपुरा
असा ते मी वारकीला असतो वारी हनुमान श्वेता हा हा सकाळी नसते मग काय मुली जवळ दिला फोन मुलगी म्हणे की आई खाली आहे म्हटलं आई जवड दे फोन दे म्हटलं तू नाही म्हणत तर ती म्हंटलं नाही दे बई आईजवड फोन मग म्हणे हो देतो म्हने मी हा हम् मुलगी कोन्या वर्गात आहे मंग ती?
ती चौथ्या वर्गात हाय
हा असं हा बाकी काही तब्येत गिबेत चांगल्या आहेत मग
हा हो मस्त मजेत.
हा तब्येत चांगल्याच पाहिजात म्हटलं आता म्हटलं मी पंढरपूरला जाणार आहे म्हण हा वारी असते दरवर्षी. दरवर्षाला जात असतो म्हंट
हे पैदलचीही काय हे
ला आम्ही दो हा हा ओके मी बोलतो ते कस आहे घरातल्या घरात ते करमत नाही म्हटलं आठ दिवस कसे जातात. हवा पालट ही होते हा त्यासाठी म्हटलं मग जाऊ म्हटलं पंढरपूरले ते म्हणत हो म्हणत.
आ
आता गेल्या वर्षी गेली होती तर शिर्डीला गेली होती म्हटलं पंढर पूर, तुळजापूर, शिर्डी
हा ना मग तुम्ही ट्रेन न चालल्या काय स्पेशल गाडी हाय?
नाही आम्ही एस टी चाललो म्हटलं ताई हा म्हणजे माझा आहे की नाही अर्ध तिकीटच पडते म्हटलं आता ते केला म्हटलं ति किटाचं केलं आणि माझ्या घरच्या मा माझ्या मिस्टरचं म्हटलं दोन रुपये तिकीट पडते हा हा त्याच्यान मंग म्हणजे कसही माणसाच ते एकाच अर्ध तिकीट जाईल आता आज पर्यंत आपण पूर्णचं देलो समजा हा दोन रुपये माणसाले ते म्हणजे तेल्लारेला करून आणलं ते ना एस टी चं. कार्ड हा
होव का.
ते एस टी चं? कार्ड आता आपणही याऊ की नाही तुम्ही या कि नाही तर तुमचेही अर्ध होते म्हटलं तुम्हालाही कराय लागते कार्ड.
नाही केलं ना मी बी,
केलं का?
हो.
हा मी तेला रलीज केलं म्हटलं,
अ नाही मी गावातच केलं
हा. आता याचं राहिलं म्हटलं आता जातील ते घेऊन येतील उद्या पर्व ह.
हा आमची आहे ना करडं चा.
हा पाहिजेच म्हटलं आता ते क संघाचं म्हटलं आपल्या पैसे टाक्याचे असले गटाचे ते जास्त लागतयं म्हटलं त्यासाठी आपल्याला पाहिजे ते.
बरोबरआहे.
तै एक् तिक्ति मधन जा म्हटलं आपण हा आणलाय् लागते म तुमच्या इथे युअर खेळले सेंट्रल बँक मध्ये तुम्ही गटात असालं म्हटलं ना ताई?
गटात?
हम्म हा ना हा.
हा आमचा गट हे.
हम्म हम्म मग मग काय चाल?
हा. काही नाही आत्ता
पाहुणे काय करतात मग तुमच्याचे?
वेल्डिंग काम करतात दुकान आहे वेल्डिंगच्या घरी.
असं.
हा.
असं हम्म, बरं आहे काही ना काही उद्योग पाहिजेच म्हटलं ताई अनसली पण उद्योगाशिवाय थोडंच जमते म्हटलं हा. असं हाय ना ह झाल आत त एकच मीत
बरं बरं बरं.
एक मिनिट जमीन ठेवची सांगतेस तुम्हाला ह एक मिनिट बोला म्हटलं माझ्याशी? सांगा ना तुमच्या इकडचं काही हि हा सांगा ना काही?
काय म्हण
काही तुमच्याकडचं काही बोला म्ह म्हटलं काही सांगा म्हटलं आम्हाला आता एकच मिनिट राहिला म्हटलं.
आमची इकडच तर करीत नाही बा आता
अर्धा मिनिटच हाय कोण ते बाबू बोलतात नाही होई त्या अर्धा मिनिट झाला की म ठेवा म्हणून हा आता ते कसय नाती तुम्हाला फोन केला होता तर ते तिचे म्हणजे सुनी चा मोबाईल आहे ना तो त्याच्यावर केला होता ह्म्म. मला विचारलं होत त्या बईने बी त्या.
अ हो
दाबुसा साठी कॉल ठेऊन देते. हा ओ.
थोडस काय ला. ठेवते मग आता हा ठेवा मग.
कोने फोनला माहिने बी तर मग घरी दोन कॉल करते. हॅलो ती बोलली पहिले. येनप आ परत पाळ फोन बघायलास काय? क अथवाय तू